हॅलो,
हॅलो,
हा हा बोला,
बोला काय चालू आहे?
बस काहीत नाही झाली आता संध्याकाळ संध्याकाळ,
हो हो संध्याकाळची काम?
काम करा त्याच्यानंतर मग स्यंयपाक करा.
स्वयंपाक करा हा असं झालं बाई ते आता सकाळ संध्याकाळ? सकाळ सकाळ संध्याकाळ आप आपली कामं करा.
बरोबर आहे.
हो दुपारी आहे ना हे लग्युलर भुक भूक लागते नाश्ता करून द्या सकाळी स्वयंपाक केला सकाळी सकाळी पण उठल्याबरोबर नाश्ता पाहिजे लेकरानी. आणि दुपारी पण मग जेवण पाहिजे आणि जेवणही भाजीपोडी पाहिजे करीले आजकाल लेकर म्हणजे उन्हाळाला लागला म्हटल म्हणजे भाजीपुडी खातच नाहीत.
नवीन काही विशेष आणि चटपट पाहिजे म्हट मुलांना थोडं.
हा मग ते क आहे मग आपल्याला असं वाटत की बा सकाळी समजा आपण म्ह स्वयंपाक केला बाकीची कामं केली. आणि मग दुपारी समजा मग आपण आता काही करायला घेतलं की मग पटकन झालं पाहिजे.
हो आपण घाई घाईन काम करतो आणि त्याच्यानंतर मग हे एक्स्ट्राचं काम राहते मग. सगळं फाईन तेण.
मग असं वाटते की बा म्हणजे सकाळी दिवसभर आपण तेच ते काम करा आणि
आज काय केलं होत मग मुलांना?
आता दुपारी तर ढोकळा. ढोकळा बनवून दिला होता मी दुपारी त्यांना हा. दुपारी ढोकडा दिला होता मी बनून नंतर मग आता कसं मुलाच नवीन नवीन चालूच राहते ना.
हो् ढोकळा कसा केला होता मग मला सांगा थोडी रेसिपी?
हा ते. ते म्हणजे ते म म्हणजे डाळी भिजून वगैरे करते मी दोन प्रकारच्या करते मी.
हाव काय बेसना मधून बी करतात का वाटते ते?
हा बेसनाचा पण करतात म्हणजे कसं मी रव्याचा रवा बेसन पण करते आणि तांद अ दळून आणलेले तांदूळ आणि बेसन. त्याचा पण करते आणि हा डाळी भिजून समजा तो पण करते मी तीन प्रकारचा ढोकळा करते जस समजा म्हणजे सोयस्कर झालं कारण आता लेकरांनी म्हटलं कि मला उद्या पाहिजे. तर मग रात्रीच मंग डाळी वगैरे भिजू घालून ठेवते म मग त्याच्यासाठी प्रमाण घेते ते अ दोन ग्लास समजा अ आपले तांदूळ घेते दोन ग्लास आणि एक ग्लास मग त्याला हरभळ्याची डाळ घेते. आणि त्याच्यामध्ये एक वाटी अ आपल्या हे घ्यायचं अ उडदाची डाळ घ्यायची्- त्याच्यामध्ये उडदााच्या डाळीने ढोकळा चांगला येतो म ते- रात्री भिजवून ठेवायच आणि सकाळ ब् रात्री भिज- म्हणजे दुपारी भिजून ठेवायची ती डाळ दोन ते तीन तास समजा मग चांगली- भिजते ते आणि मग संध्याकाळी मिक्सर मधून काढून घ्यायची ते बारीक. अ रवेदार चांगली आणि ती एका डब्यामध्ये ठेऊून द्यायची मग. रात्रभरात त्याला चांगलाच हा रात्रभर रात्रभरात त्याला चांगलाच पंच येते मग. हा चांगलाच पंच येतल तर रात्र रात्रभर चांगलाच पंच येते आणि म्हजे त्याच्- जे चव असते ती थोडीशी अशी आंबट आंबट होते. त्याची हा चांगलीच चव येते मग. त्याची आंबट आंबट होते मग मग ते सकाळी काढायच ते आणि त्याच्यामध्ये चांगलं- ते म हे मीक्स करून घ्यायंचं ते पूर्ण सगळं एकत्र आणि त्याच्यामधे थोडंस मग आ- आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी साखर वगैरे टाकायची आणि थोडस मग त्या- त्याच्यामध्ये अ सोडा वगैरे पण टाकून घ्यायचा म थोडासा. आणि म्हजे याच्यामध्ये जास्त- काही ऍड करायंचं काम नाई नाईतर मग कसं लिंबू सत्व वगैरे टाकतात. नंतर मग आपला इनो वगैरे वापरतात, हा म ते कस ते इनो आपल्या शरीरासाठीच थाडसं घातक आय न
घातक हाय बरोबर हाय, नाई खूप जण म्हतल लवकर करायसाठी बेसनमध्ये टाकतात ना म्हणून.
हा नई म जास्त इनो आपल्या शरीरासाठीच घातक हाय, मग मी ते आपल्या कसं लेकरा च्यासाठी आपण नाई एवढं करू शकत ना, मी नाई मंग हे कसं हे रात्री भिजवून क केलं ना आपण तर मग कसं सकाळपर्यंत मग ते अं म्हजे चांगलंच त्याला स्पंज आधीच यिऊन जातो ना म, जास्त स्पंजची गरज नाई राहत मग त्याला हा मग त्याला जास्त स्पंजची गरज न्हाई राहत ना मग म्हणून मग सकाळी थोडासा त्यात म्हजे थोडासा तेवढ्या पुुरताच जर आपण त्याच्यामध्ये हे टाकलं ना सोडा तर मग तो काई जास्त हानिकारक नाई राहत म.
बरोबर हाय, सोडा हं सोडा कसा आपला कसा डेली समजा वापरण्यात येणारा आहे, आन् ईनोचं कस हाय ते ऍसिडिट् टी ये ते असं समजा त त्यांना मोठ्यांना चांगलं हाय, पण लहान मुलांना नई जमत ते बरोबर.
हा आणि ते कस हाय माहितीये काय ते आपण पाण्यामध्ये टाकल्याबरोबर इनो कसा असा पूर्ण अस ते बाहेर बघ ते बाहेर असं ग्लास मधलं पाणी अस ह बाहेरच हा त ते पाहूनच माहिते का कसं होते असं पाहणी वाटते, मी एकदा तस् केल होतय खूप एसिडिटी झाली होती एकदा आणि ईनोची पुडी आणलेलीच होती घरी त ती मी ग्लासमध्ये टाकलीच फक्त असं आणि ते असं एकदम पाहल्या बरोबरच एकदम ते हे आले होते त्याला असे अन् एकदम खाली गेले ते पाण्या ग्लास च्या असं न म एकदम ग्लास शांत झाला असा मी ते पाहालं फक्त अन् बस तसाच ग्लास फेकून दिला म्हटलं रात्रभर तसच झोपा म्हटल ते हाय त, पण मी घेतलं नई ते कारण मलाच नई घ्यावं वाटलं म्हणुन म्हट् लेकराच्या ज याच्यासोबत नई खेळायचं आपण मग मी ते हा, हा मग ते सकाळी एखाद्या भांड्याला वगैरे मग आपण असं पातेलं घ्यायचं थोडंसं खोलगट आणि त्याला मग ते पाथवाच तेल वगैरे लावून त्याच्यामध्ये जेवढं बसते तेवढं टाकायचं आणि पाण्या म म्हजे पाण्या एका खालच्या भांड्यात मग पाणी वगैरे किंवा कडई असली जर मोठी तर त्या कडईमध्ये सुद्धा ते ठेवता येते म, त्याच्यावर झाक कण ठेऊन ते वाफऊन घ्यायच म.
अणि नंतर मग त्याला फोडणी द्यायचं, बाजूला. थोडीशी मिरच्या वगैरे घेऊन हा पाणी टाकून साखर वगैरे नाही, पण याच्यामध्ये हे साखर आपण आधीच ऍड केलेली असते की नाही त्याच्या
केली होतीे.
हा तर त्या पाण्यामध्ये साखर वगैरे ऍड करून घेण्याची काही एवढी गरज नाही राहात. कारण हा तसाच एकदम मस्त लागते, मग थोडस तेल जास्त टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडी मोहरी आणि आपलं अं जिरं वगैरे आणि थोडासा सांबार वगैरे टाकून आणि आणि मिरच्याची फोडणी द्यायची याला, असंच मस्त लागते मग ते. टाकायची गरज आपला आईचा बनवताना ना आपण कोर कोरडा- कोरडा होते थडासा फिटा असा तो. तर त्याला मग पाण्याची गरज राहते. हं, आणि निवळ बेसनाचा वळ बर. हा बेसन आणि मग हे तांदळाचं पीठ.
हो तांदळाचं पीठ
हा त्याचा पण मग रवा नसला आपल्या घरी वेळेवर तर मंग तांदळाचं पीठ दळलेलं तर रवा घ्यायचं.
बापरे खूप चांगला गेला मग चांगलं ते
माझ्या मु मुलाला हो मुलाला ही देवढा आवडते ना की बस हा म्हणजे दुपारी जेव वन पण नाही करतो मग आता मी फक्त तयार करतानाच दिसली त्याला तर बस आई तू काय करून राहिली काय करून राहिली.
हाव नाही मी पण करून बघीन आता. तुम्ही नवीन पद्धतचा सांगितला मला ढोकळा आता तसं आता बेसन च्या आणि रव्याचा याच्या तर केलेलाच आहे.
हा हा नाही हे डाळी भिजून करा तुम्ही एकदम एवढा चांगला होते हा डाळी भिजूनचा मस् त होते अन हा आपले याचे डा डाळ आणि अ हे तांदूळ हे भिजवून भिजवून करा तुम्ही मस्त होते याचा हा.
हो ना हम्म. आता करूनच बघणार मी आता आणि तुम्हाला फोन करून सांगणार पण कि खरच छान बनला म्हणून ढोकळा.
आता तुम्ही आता म्हणजे आता सुद्धा भिज घालू सोड ठेऊ शकता ना कारण संध्या रात्री आपण झोपायच्या वेळे म्हणजे आ नऊ नऊ वाजेपर्यंत भिजते आपली डाळ समजा दोन तीन तासात चांगली डाळ भिजते ना आपली.
हो.
म डाळ भिजा यला काही एवढा वेळ नाही लागत भिजते तोपर्यंत. हा.
नाही करणार ना मग आता सांगितलं तुम्ही एक वाटी एक वाटी सर्व घेऊन
नाही दोन वाटी दोन वाटी समजा हे घ्यायचं तांदूळ घ्यायचे दोन वाटी आणि एक एक वाटी त्याला हरबरयाची डाळ घ्यायची म्हणजे तांदूळ जास्त तांदुळाचा प्रमाण तांदळाचे प्रमाण जास्त घ्यायचा हा एक वाटी डाळ घेतली तर दोन वाटी तांदूळ घ्यायचे मग
हाव ना जसं आपण समजा इडलीला आपण करतो तसच ना. थोडंस तांदूळ जास्त घ्यायं
हा तांदूळ जास्त घ्यायचे इडलीमध्ये मग आपण हे दाडणी वापरत ना हरबरायची. नाही आपण त्याच्यामध्ये ती हिच डाळ वापरतो पण याच्यामध्ये थोडीशी ऍड करायची. अ ह्याची डाळ व ऍड करायची थोडीशी म अर्धी वाटी तरी घ्यायची म.
बरं बरं.
अ याची हा उडदाची डाळ उडीद डाळ घ्यायची अर्धी वाटी हां. ते पण चांगलं होते म.
हम्म.
खूप रेसिपी आहे तस्या मग आता कसं मोबाईल वरच पाहतात सगळं जास्त ते मोबाईल वर कसं आहे ना मोबाईलवर पाहून पाहून माहितीय काय सगळं डोकं पागल होते काय गं कराण काय नाही.
हा आ ता मुलांना सर कधी दिवसभरी समजा एक एक नवीन नवीन काहीतरी करून दिलं
नाही मग ते गं ढोकळा हा ढोकळा वगैरे पहायचा असला ना आपल्याला तर मी रेसिपी मोबाईल मग मोबाईलवर कसं असते माहितीये का कोणाची रेसिपी कशी असते कोणाची कशी असते मंग कोणी काय ऍड करते आणि आपल्या घरी माहित हा ना आपल्या घरी माहितीय आहे काय ते साहित्य पण उपलब्ध नसते मग कधी कधी आपल्या घरी जे त्यामध्ये ऍड केलं गी त्या नाही ते आपल्या घरी सापडत ही नाही मग आपण वेळेवर म्हणतो की आपल्या घरी हे नाही आहे ते नाही आहे आता व्हिनेगर वगैरे वापरतात ते काय? त्याच्यामध्ये आणि आपण इनोच्या पुढ्या वगैरे काही आणत नाही. आपण घरी तर इनो सापडतं मग वेळेवर आपल्या घरी. हा, गस म हे आपल्या घरीच असते नेहमी. सोडा वगैरे आपल्या घरीच असते.
आणि जर कधी समजा किराणा आणायचं झालं, तर लक्षात पण येत नाही एकदम. हे आणा लागते, म्हणून जेव्हा काही ब बनव्याचं झालं, तर तेव्हाच आठवण येते त्याची.
हा, हा! मग हे घरच्या साहित्यातून, हा हे घरच्या साहित. त्यातून बनवल्या जाते आणि मग आपण घरी जे असते, आपल्या घरी उपलब्ध त्यातूनच बनवत आपण हे. नाहीतर आपले पोहे वगैरे. पोहे भिजवायचे मस्त. त्याच्यामध्ये हे, आ. करायचं अं. जे हळदन, मीठ वगैरे आणि लय तिकट टाकून. ते चांगले-चांगले लुसलुसत करायचे, म्हणजे त्याचा गोळा तयार करायचा. आणि त्याच्या चकल्या पाडायच्या.
हम.
चकल्या त्या ऊ घालायच्या नंतर मग तेलातून काढायच्या. त्या पण मस्त होतात. दुपारी लेकरांसाठी नाश्ता वगैरे तो पण चांगला होते मग.
चांगलं आहे ना? चांगली रेसिपी सांगितली तुम्हाला. मी तुमची रेसिपी फॉलो करीन आता. हा.
काय म्हणजे, कसं? आता घरात काही जास्त उपलब्ध नाही सापडत, तर मग आपल्या पोहेच घ्यायचे. पोहे मस्त भिजून घायचे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन-तीन पाण्याने धुण घेतले तरी चालतात. ते, आ म्हणजे त्याचा गोळाच तयार होते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद, तिखट, मीठ टाकून वगैरे ते चांगलं मिक्स करायचं. आणि ते आपल्या चकलीच्या साच्यातून काढून घ्यायचे आणि वाळू घालायचे. ते, वाळले की-वाळले की तेलातून संध्याकाळी मस्त! ते पण दिवसभर चांगले चालत. लेकराेना काढून ठेवल की खा.
चांगले आहेत ना? लेकराईनला कसं आहे, नवीन-नवीनच पाहिजे काहीतरी.
तेच ते-तेच ते का मग! हे पोळी-भाजी तर अजिबातच
नाही-नाही, नाही पोळी-भाजी. हे रोजचं रोज हाय, मत काय हेच आहे काय? तुला नवीन काही बनवणं म्हण
हा-हा. पोळी-भाजी खातंच नाही, आता लेकराले पोळी-भाजी पाहिजे असेल.
बरं, ठीक आहे. मग मी कॉल करते, आणखी हा.
हो, हा-हा.